हो
हॅलो झालं बघ चहा काय त नाही
हा
हॅलो याव आहे ना आवाज हा हा हा च हहा काय पिकनिक सोड हे सगळ्यासनि मी करून दिलो चहा.
हा हा हा
मी काय दूध जरा घेतल आज.
हा हा.
तू पिलीस?
नाही आत्ता करायचा झोपले गौरज
बई थंड भाजा थंड भाजा लागल्या होय बा मला पण तसच व्हायला लागले ग.
हम्
ड वाजाय लागलेली. मग काय कामरून पण कामरून घेऊन बसलो होतो पायावरती ना असं.
मी पण पायार कामरून घेऊन बसले फोन घेऊन.
होन घेऊन मी पण तेच करालतो.
ह
म्हज आवरायचं तर आवरलं जरा आपण चार तसच टाकून बसल होतो जरा
हा हां हां.
आणि काय मग? काय नाही बाई. बसले भांडी घासायचे जातात चहा पिऊन घासायचे.
लाज पण चहाची आहे का अजून आप त्या लोट काढायचं औष्यक काय असं मुस धोळा पडालाय.
व याला थांबते जरा मोठा येते थांबते जरा मोठा येते.
हम्म ते आमच्यात पाहुणे येणार होते त्यांच याचं कॅन्सल झालं पाऊस येणार आहे त्यामुळे या लागलाय त्यामुळे.
मग काय पावसात भिजल
पावसात भिजत कुठं यायचं म्हटले तेे च नाही रा होते आणि सकाळी येणार होती लवकर आणि कॅन्सल झालं आणि दु पारी तिकड पाऊस उघडला म्हणज बाराच्या पुढं म आता येऊ का वा जाऊ. गवा्हा आणि त्यांची पण जनावर आहेत ना म दै व वगैरे आहे मग ते धार काढायला आणि जायला पाहिजे परत संध्याकाळी लगेच. किती थांबायचं यायला एक तास, दीड तास लागते.
होय.
त्यामुळे मग थांबले नाही आली नाही.
तेच क
हम्म म काय काय नाही चाललं आहे रोजचच.
काय करायलात दोघी?
दोघे आहेत के आता चहा पिल्यात आता बसल्यत टीव्ही बघत. तासनी काय शुभ्र तेवढ जरा झोपलेली तासभर. दिशा काही काय झोपत नाही काय नाही.
त काय आहे कार्टून बघत बसतेय दिशा.
तून बघत बसते आपलं नुसत आणि झोपत नाही काय नाही.
तेच
दमावतीय लई
अभ्यास कराला क नाही?
अभ्यास कुठला आ तर अजिबात पुस्तक घेतले नाही बघ हातात.
काय?
अजिबात म्हणजे अजिबात पुस्तक म्हणजे असं घेतलेच नाही बघ. अभ्यास कर कर कर म्हणून किती सांगायलोय तिला अजिबात ऐकत नाही.
हम.
आज तर मला निवांत खेळू दे की. आज तर मला निवांत खेळू दे की. करत- अग, निवांत रोज, रोज? तर कुठं करून अभ्यास एवढा उजेड पाडतेयस म्हंटलं. हं. आता कव्हा सकाळी जात्यात कितिला? साडे दहा पाउणे अकराला शाळेत जात्यात. साडे दहाला जात्यात. दहा ला म्हणजे साडे दहा वाजते जायला घरातन. सव्वा दहा, साडे दहा. की जात्यात- साडेबारा एकला म्हणजे आणि सोडतात. म एकला आली घरला- कि झालं बघ. बॅग एका बाजूला टाकली की झालं. टीव्ही लावायची. आल्या आल्या टीव्हीचे बटन, फॅनच बटन- टन चालू. हम. चिखो बंडी, मोटू पतलू. आणि ते जोया आणि जॉर्ज. ते एक नवीनच बघायला लागले आता ते. कुठल्या दुसऱ्या चॅनलवर लागतय ते एक नवीन- विन कार्टून आता चालू केल्या. आणि ते मनात आलं तर खाऊ घालते बघ. हं. ते पण लगेच. अं -जोया- जॉर्ज लाव दे दे. जो या जॉर्ज लावदी दे. करतय ते पण. ह. जोया जॉज लाव दीदे.
दिदी करल ते सगळं करायला-
हम्म. सगळं लगेच. दुसऱ्या मिनिटाला. बघून बघून लगेच तेच शिकत्या. दुसरं काही नाहीच. आज अजिबात झोपली नाही बघ दिवसभर. मस्त असं कायत उलाढाल्या करत- सगळ्यांचा काव खात. मार खात. बसल्याय नुसतं.
अ
सगळी कांबळ घेऊन सगळी झोपल्यात थंड वाजाय लागलिए. तिला झोप लागत नाही. ते बाहिर काय कुडबुड केली. आजोबा उठलं त्यांना त्यांची काव खाल्ली. आता - आत पण- बाबा झोपलेलं तिच- त्यांचा काव खाल्ली दंगा करताना. आणि पण ना? माझ्यापेक्षा आधी मी माझं काम करायलोतो आणि माझा गाव- खाल्ली नुसता सगळ्यांचा कावच खात बसली.
तुझ तू गप खेळत बसत जा म्हणावं.
हम्म. गप्प पण खेळत नाही ग अग. कायत उचापत्या करत्याल. तर आता ते असं तिजोरीच असं गोल गोल ते असं हे आहेत ग त्याला असं. बटण असल्यावाणी होतं
हा.
लाकडी कपाट आहे ना आमचं त्याला आणि त्या काढल्या- आणि ते सगळ एकत्र केल्या बटणा आणि ते गोलगोल आहेत ते सगळं. आणि ते खेळायच्या कप- तिच्या खेळ्याच्या कप मध्ये घातल्या आणि ते चहा पिल्यावाणी तोंडाला असं लावलय एकदम. मग मी मारल एक मग.
टाकून दे ते. तेचा आणि कायतर कारभार- करून ठेवतील. परवा शेंगदाना घातला-
शेंगदाणा ते? व्हय ते एक झालं. हा. ते एकदम घातली- मग म लावली ना एक, मग काय कानफडा मागन एक मग- माय रडा लागली. तेवढ्याच पुरतं जरा करतेया शांत बसतेया. हा. आणि हायचं असं मागंस माग तसं पुढं आगाऊ पणा आणि करायचं असं करत्यात चालू.
तेच की,
किती कावलं किती ओरडलं तरी, आणि हाय तिचं हायिच,
ते लहान मुलं तस सोड खरं तसलं, बारकं बिरकं काय घेत जाऊ नको म्हण ते,
होय,
त काय खाशील काय आहे, डोक्याला ताप करून ठेवशिला म्हणून,
करून ठेवतात नुसता, आणि काय, तुझं काय चाललंय मग,
काय नाही बग,
चहा तेन केली नाही स अजून,
नाही बसलेलं आता, थंडी वाजला ती येत आत्ता करायचं.
हा, हा, आणच पण आज बाजार असतोय रविवार,
हा हा,
आता आई म्हळ्यास ना आल्या, कि हम्म, सासूबाई माळ्यास न आल्या की त्या, मग जात्यात बाजारला, येऊ जात होतो मी, आता चालल्यात ते आपण जातो म्हणल्या जातात मग,
हा हा,
हम् त्यांना पाठवतोय मग जातात त्या, आणि घरात लच, संध्याकाळच्या स्वयंपाक हे,
सोयंपाक येते अस असते सोय करायलाच लागते काय,
होय सगळं, बाजारला जावा म्हणते मग तुम्हीच, काय मग एक ओे, मी गेले तर त्या पण, करतात सोड स्वयंपाक, दिस पर्यंत खरं ते पावसाळत नको, ते बाजारात जायला,
जायला, चिकचिक आम्ही गेलतो बरोबर बाजारच्या, टायमिंगलाच पाऊस सुरू झाला. छत्री काय इकड, पलीकडच्या त्या काकी छत्री घेतल्या नव्हत्या आम्ही, तेवढं घेऊन आलेला, त्यांच्या छत्रीत आम्ही दोघी,
आणि त्या म्हल्या कुठं लागतोय, पाऊस छत्री घेऊन कधी करायचा बाजार, चला म्हणलं तस, आल्या भिजत मग काय बाजारात गेल्यावर कमी आला सोड, केला बाजार थांबला, पाऊस नंतर.
हा, हा, हा,
आलं खरं सगळ्या, ते चिक्खल, चिक्खल झालेलं असते, ती बस त्या त्याच ते वर, टेंट मारलेल त्याचे पण पाणी पडते,
हो होय त ज पण पडतेय पाणी आणि कुठे टेंट, मारेल तिथ सगळेजण गर्दी करतात,
होय ते काय, पाऊस नव्हता सोड,
हम,
ते चिखलात जायला नकं वाटत,
नको शतू दई चिकक चक नकोहोतंय हे, पावसाळा.
तेच की,
खरं काय पाऊस पण पाहिजे, की खरं नकोते खरं हम्म, पाणी पाहिजे की बाई, काय करायचं.
होय आता इथलं, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर आलंय. पात्राच्या बाहेर आले आज आज,
पंच गांगा तर काय लागेल,
पंचगंगा नदी पात्रा बाहेर, लगे भरत म्हणजे? जे वरन धरणात ना सोडले ना पाणी,
हम्म.
धरणात वशी पाऊस आहे जास्त.
हम्म तिकड पाऊस आहे ना.
धरात ना सोडले मी ते जास्त.
हम्म. काय नमज आमचं जुडं मळत तस तर मिल्यात.
हम्म.
त्या इथं घरात कार्यक्रम होता त्यावेळी मळ्यातच म्हळणे करून म्ह तर मळ्यातच टाकलं. अ ते. मग राहिले होते घ पण जाऊन घळले त्याला. न तर आप आणायचं भिणत आता इकड गावात.
आ कसा अणारर पावसात.
पोती यता पन्नास पन्नास सतरा सत्तर किलोची पोती येतती मग गाडी भरवण पण आता घरात. थोडं थोडं कमी करून त्यात आणायला पाहिजे.
होय.
म्हळत ते जरा कायक्र म्हव मांडव घातले होते बाबा. म तेव्हा टेम्पोत नाही आणायचे म्हंटले होती मा आणि ते मांडव. काढलेलं मटरियल न्यायला टम्पो येते दवा न्यायला येते म्हट. ते राहिलं ते राहिल सुद्ध पावसाळा लागलाय म्हण म्ह जायच्या वाट. आता सगळ्या बंधू होत्या चिकलाच म्हनायचं अवघड झालेय आता.
ते होतेच चिककल होतेय वाटांच एक पावसातलं प्रॉब्लेम आता पूल सगळं. पुलावर पाणी आले रस्ते बंद लोकांची याय जायची वाहतूक बंद.
आमचं मळ्याच कसं लईच अस रस्ता चांगला नाही का असं व्यवस्थित.
हा हा हा.
म लईच चिककल होतय जायला वाट नाही काय नवत. सगळ उघडून बसते.
त्याच्यामुळे पण होते ते सोड इकड पण सगळे रस्ते. ते बंद मुलांच सहायच्या ते ना आवड होते. वाहतूक बंद बाहेर गावास न येणार आहे पोरं.
होर होय हे अप डाऊन करणाऱ्यांचा हाल होतय का त्यात.
हाल होतय हाल पण होते आणि रस्ते बंद असले की तुमची शाळा चुटत्या. कॉलेज चुकतात नुकसान होते.
नुकसान होते मग.
जॉबला असणाऱ्यांचं पण नुकसान.
होय. हो ते ते व आम्ही पण सगळं करून बसलो आता अपडाऊन. शाळेला सायकल न ह्याच्यानं जात होत.
हो आणि ते सायकल नच जात होतो सण आत्ता गाडीवर. ले बस नाही येतय पण.
हम् हम्म.
च पावसाात नको वाडते चिक्न.
हम्म. ह कोोतवी हम हा हा चालते.
किव का.
हा ह.